हम्म तेच चालूच अस त अस पांघरण हांंतरू विमानला हे करू विमान उडवू.
त्याच्याबरोबर खेळायला पाहिजे ना.
पाहिजे होय.
आणि त्याच्या वयाची मुलं असली की थोडस वेगळं पडतय.
नाही हो झोपलं ते बाळा गान म्हण त्याला गान. काय. काय म नवीन नवीन काय करताय तुम्ही?
नवीन आता तरी काही नाही.
नाही हा हा हा. काय होत नाही हा हा. गोड आवडतय का असं तीखट आवडतय तुम्हाला खायला का काही पण?
काय पण चालत म सत्या तर तिकटच बरं पडतं असं चमचमीत.
आमचं पण तसं काही नाही गोड जास्त नसत सोडा आमचं पण तिकटचं असतय.
होय. तुमच्या तिकड तिकट जास्त खातात ना ओ कोल्हापूर साईडला.
नाही. नाही कसली हम्म हम्म मग काय करताय नवीन हा करतयसा बीटचं कारताय हलवा?
कुठला हालवा?
बीटचा.
बीटच वगैरे करते ना, त्यात तुम्ही काय घालता खोबरं घालता का?
खोबरं नाही घालत ओ नुसतच बीट.
नुसत बीट का?
होय होय तुम्ही खोबरं घालून करताय कसं
हा आपण बीट खिसतो ना तसंच खोबरं खिसायचं थोडस. एक अर्धी हा अर्धी वाटी टाकलं तरी होतय. अजून छान लागतं म्हणजे.
चांगल लागत परत नेक्स्ट टाइम आम्ही तसं करून बघतो.
हा.
मग ते त्याच्या सोबतच भाजायचं का खोबरं नाही घालत मिल्क पावडर वगैरे डायरेक्ट दुधचं कि.
मिल्क पावडर नी पुन जरा थिकनेस पण येतो हा थिकनेस पण येतो.
दूध पण घालायच मिल्क पावडर पण घालायची का.
हा दूध थोडं घालायचं मग मिल्क पावडर
घातली हा हा हा मग ते चांगल लागत का जास्त
हो.
खबरं ते परत बगुऊया आता नेक्स्ट टाइम करतोय छान लागतोय पण ते हो ना.
टेस्ट जरा बदलती ना.
बदलते हा.
अच
बाकी आणि कशाचं काय करताय.
दुसरं काय उडीद वडे वगैरे रगडापॅटी गाजराच आपण करतो तस सेम साखर वगैरे घालून.
नाही खोबरं नाही गाजर फक्त गाजरात तू गाजरच. हम्म हम्म हम् ह्या बीट मध्ये घालायचं काय. गाजराच्या ह्याच्यात ना दूध पावडर कधी घातलीच नाही. बघू आता नेक्स्ट टाइम कधी करतो त्यावैळी हा खावा घालतो.
खावा नसेल तर पेढ घालायचे म्हणजे अस ते रवाळ रवाळ छान
हा याता नेक्स्ट. करतो त्या मग जरा घालून बघतो खोबरा आणि जरा मिल्क पावडर.
हम.
होय ना हो.
कस पौष्टिक पण असतय आणि दुसरं
आपल्या इकडची गाजरं मिळत नाहीत पण ते अशी जरा वेगळीच बघा कलरची असतात केशरी
हो ते हलवायचे वेगळे असतात खायचे वेगळे असतात.
हम्म.
दोन प्रकार असतात ना त्यामध्ये. ते बाजारात मागितलं ना हा हा हा हम्म. ति छान ला गोड असतात ना ति चवीला.
हा सॉफ्ट असतात आणि ही दुसरी अशी कडक असतात बघा.
पानसट असतात तेवढं काही ह्यायच नसतात.
हा हा.
होय. मग हे आईस्क्रीम वगैरे पण करताय घरी. वामही हेच ना. घरी केलत मी पण केले होते केक पण केले होते घरी
हा.
करते असं आता करायला झालं नाही लग्न झालं त्यावेळी एक दोन तीन वेळा दोन वेळा तर केले असेल. तेच सगळं साहित.
एक ज तुमच्याकडे मशीन आहे का ते क्रीम फेटायचं
हा आहे ते होतं म्हण मग त्यावेळी केलं होत
बर बर मग तुम्ही ती बेस बेस तो कशाचा करता
बेस येतोच की ते पावडर असते ना को को पावडर ते मैदा वैगरे.
हा तेच तेच आणुन करतना हा मला वाटलं घरात काही वेगळं कर
नाही नाही नाही सगळं ते तयारच पावडर मिक्स फक्त घरी कर बनवायला तेवढंच की
हा बरोबर आहे आणि ती क्रीम आणून ती मशीन ही करायची ना.
होय होय आणि ते फेटायला जास्तग चांगलं फेटलं ना मस्त होते मग ते.
ती मशी अशी एकदम अशी हलकी.
साट सा हा हलके फुलकीे होते जास्त वेळ फट तर हम्
त्याला ते काय म्हणतात काय मागायचं ते मार्केटमध्ये ते क्रीम ला.
फ्रेश क्रीमच म्हणतात की त्याला फ्रेश क्रिम कि होय होय एक ह्याच इन्ग्रेडियंट्स वेगळेच असतात ना केकचे लागणारे-
हा मग तेच म्हणतात ते वेगळंच असतं आणि हि जी मार्केटमध्ये मिळती ना फेश क्रीम म्हणून पॅकिंगचं
वेगळे असतात होय मी पण खुप दिवस झाले करून आता सध्या काही नाही त्यामुळे मग त्यात काय काय त्या मेजरमेंट पण माहित काय काय लागते ते पण नाही रेप ह येत नाही होय आणि खूप दिवस झाले चारशे झाले असतील मग त्यावेळी ते ब्लॅक फॉरेस्ट ण असतोय ना तसला केला होता. होय नाही करायच झालं नाही त्याला थोडा वेळ निवांत
ते फ्लेवर बदलायचे म्हणल की की क्रीम मध्येच फक्त फ्लेवर टाकायचे ना वेगवेगळे
होय इसेन्स असतात ना ते व्हॅनीला इसेन्स नाही नाही नाही आपण जे करायचं ते एकच ते बेस्ट फक्त इसेन्स म्हणून मिळतात व्हॅनीला इसेन्स रोजस कुठ आपल्याला नवीन ऑरेंज अस का फ्लेवर असते ना ते त्या पिठामध्ये मिक्स करायला लागतं अरे तिथं कुठे लावालेस
होय का
हम तिथं मिक्स ते त्यात मिक्स करा इसेन्स म्हणून असते ते मिळते ना ते जर एक दोन थेंब थेंब घातलं ना तर त्याला तो फ्लेवर येतो बाकी दुसरं काय मिक्स करायला लागत नसते ते
आणि क्रीम मला आहे अशीच पांढरी ठेवायची का
पांढरी ठेवायची ते सॉफ्ट ते गोड असतेच ते मिळते ह्याच केक साठीच हा
बरोबर तुम्ही ते कोण घरात केल ते का आयतेच आणलेलं ते
विकत आणलं होत आणि त्याचे ते डिझाईन पण असते ना ते पण आणलं होत ते पुढं लावायला हा
बरोबर आहे
हम्म छान झालते फोटो पण काढले होते
हम्म
फोटो काढुन मग तेवढंच बाकी मग काय आपलं नेहमीचं की
तुम्हाला पिल्लू मुळे जमत नसेल
आता नाहीच ना त्याच्या सोबत असं जरा वेळ घालवायचं आता हे त्यामुळे आंबाडीची भाजी कशी कराताय तुम्ही असं ती गोल हे हो करतो ना काही गरगटा करून असं ती
नाही चटणीच करते मी आपण मग कच्च्या टोमॅटोची कशी करतो तस हो आंबड्याची पानं तव्यावर धुवून घ्यायची स्वच्छ
हा ते कधी केलं नाही हो.
आता मी दोन दिवसापूर्वीच केलेली, तव्यावर भाजून घे. आंबड्याची भाजी तेल टाकायच थोडस. आणि भाजून घ्यायची, त्यातच लसूण टाकायच्या चार पाकळ्याऽ हिरवी मिरची टाकायची त्याच्यावरचऽ भाजतानाऽ मिक्सरच्या भांड्यात टाकायचं, कच्ची शेंगदाणे थोडीशी त्यातच टाकायची अर्धवटऽ भाजायचे कच्चे असे. मग कच्च्या शेंगदाणे, ती भाजी, मिरची, लसूण
ला ह. घालायचा हा ह, ह, होय.
थोडासा गुळ्याने जरा टेस्ट बदलते जरा.
हम्, हम्, हम आम्ही जास्त कधी केली नाही,, कधीच केली नाही चटणी, मी तर आताच एकली मी फक्त भाजीचऽ करतोय भाजी पण ती दोन पद्धती असतात ना ते उंडे करतात गोलगोल कोल्हापुर ऽ मग तस एक आणि हम्म ते
मला माहितीय
हम्म तसं करतोय आणि ते म गरगटा करूनऽ ट्रेन खाऊया हा शिट्ट्या काढायच्या हा खावा खावा ट्रेन खावा डाळ आनी तांदळाची कनी सगळं घालायला लागतय, शेंगदाने अर्धे कच्चे, तुरीची डाळ
आम्ही आळू करतो तसा.
हा आलूच -
आळूच आळू चुकाऽ
आळूच आलुच आलूच हा हा हा आलूच होय अ मी पालकचा पण करतोय. हम् हम् हम आता आपण म्हणालोय ते हा म्हणत बसलाय बघा आलू च का? हाय काय म्हणल ते ऐका एकत बसतय अस आणि चालू करतोय.
हमम
अंकल्पी दिल्या त्याला घेऊन बसलाय,, मला म्हणतोय ट्रेन खा.
होय
हम्म दे छान आहे छान आहे छानाय हम्म,
उडीदवडे वगैरे करता तुम्ही?
काय म्हटला?
उडीदवडे.
हॅलो उडीदवडे नाही हो कधीच नाही केले नाही नाही.
किती सोपेेत आणि छान आहेव किती होय
करायला म्हणजे सोपच आहे ना पण नाही केले ते होतय व्यवस्थित होतय का खरं ते मम्मा पप्पा पप्पा बोलयले हम कस करतय पप्पा प
उडीद दाळ भिजवायची एक पाच ते सहा तास त्यानंतर ती मिक्सरवरऽ वरण काढायचीऽ
मम्मा मम्मा पप्पा हम हम हम पाच ते सहा तासानंतर चालतय काय रात्रभर भिजत घालायला लागतेय काय असं काय नाही
रात्रभर जरी चाललं त भाजलं तरी चालतय पाच ते सहा तास सफिशियंट ते भिजवलेली भिजवलेली डाळ मिक्सर वरन काढायची एकदम बारीक कढायची
नाही आहे ती हम्म हम्म हम् हम् हम्म.
एकदम बारीक करायची- आणि तांदळाचं पीठ असेल तर त्यात टाकायचं थोडं मीठ टाकायचं.
हां.
आणि अऽऽ-
पण लागतय?
हो, तांदळाच्या पिठाने क्रिस्पी होतेत आणि तेल राहत नाही त्यात.
थोडसच घालायचं का
नाही तांदळाचं पीठ घाला की म्हणजे क्रंची होते चांगले
होय हा हा
हम् अ करायच्या आणि सोडा घालायचा मीठ घालायचं मिरची मिक्सर वरन काढून टाकली तरी चालती नाही टाकली तरी चालती
हा हा आणि ते मध्ये ते अस गोल करत्यात ते होतय का व्यवस्थित?
असं येत नाही. ते मशीन असते त्या मशीनने कर- ते कोणाला ते हातावर फडक्यावर जमत. मी आपले असे गोलच करते. हा. गोलच करते एकदम कुर-
होतय चांगलं लागतय आणि चटणी कशाची मग खोबऱ्याची?
अ. सांबार करायचं नाहीतर मग दही वडे. दही आणून फेटायचं- साखर घालून आणि त्यात ते पाण्यात- न वडे काढायचे. दाबायचं पाणी बाहेर काढायचं आणि त्या दह्यात टाकायचे. चाट मसाला आपली- च चिंचेची चटणी. कशाची म्हणजे? पुदिन्याची घालून शेव टाकून वगैरे खायचं.
हा हा हा. चांगल लागत असतीला. ते नाही कधी केलं त्याच ते सगळं तामझाम असते म्हणून.
वडे सोपेेत आपलं. भजे केल्यासारखं आपलं सॉस बरोबर खायचं
हम्म. हम् हम् बघू या आता करते. आ. चालते चालते. परत करते.